हॅलो.
हां बोला.
हा. काय म्हणताय मग
तेच अ मग त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलतो ना शेत
कुठं पुण्यातच गेलेलं काय ते?
पुण्यात नाही, पुण्याच्या हिकडं त्या भोर आणि तिकडचा एरिया आहे ना डोंगराकडचा.
हां.
म तिकडे शेती करतात. भाताची.
हा हां.
म्हणजे पुण्यापासून जवळच आहे साठ एक किलोमीटरच्या अंतरावरती.
हा.
तर मग तिकड च गेलतो. मग आता ते कसं असतं, महिलांच ते मस म्हणून संघटना आहे एक.
ह.
तर ती महिलांच्या आरोग्यासाठीच काम करते.
हम्.
तर मग ते ह्या आय टी क्षेत्रात शिकलेले असतात तिथं. हा मग ते ना पण ज्या ह्याला जातात कामाला जातात त्यांची ते कशी काळजी घेतात ह्याच्यावर होत बद्दल होतं मग ते त्यांच डाटा घेणं. त्यांना ट्रॅक करणं ते दोन महिन्याने परत जाऊन त्यांचा फॉलोप घेणं. त्यांना शिकवणं हा हे सगळं त्यावेेळेस होत होत. म्हणजे खूप दिवस झाले त्याला आता चार- पाच वर्ष झाली त्याला.
हा हा हा.
म्हणजे कोरोनाच्या आधीची ही गोष्ट आहे.
हा कोरोनाला झाले सहा सहा वर्ष झाले कोरोना येऊन दोन हजार दोन हजार वीस साली पडलेला कोरोना कोरोनातलाच मुलगा आहे माझा छोटा........ दोन हजार वीस चा ज्यावेळी हे झालतय पहिला लॉकडाऊन पडलेला दवाखाना चालू नव्हत काय नव्हतं.
हो तवा लाय अवघड की भीषण परस्थिती होती बाबा
पाणी प्यायला त्या्यायच म्हणल्यावर हे करून घ्यायच पाहि म्हणजे कुठ तरी दवाखान्यात गेलं तर एवढी मोठी अडचण झाली तथ
आणि ते पेशंटच एवढे होते त्या दवाखान्याला पण ते जमत नव्हतं आवरण
होय.
ह् आम्ही एकाला लाटेत गावी होतो आणि एकाला लाटेत पुण्यातच सापडलो होतो.
हम् हम कोरोना गावलेला तुम्ही
हा एक लाटेत होतो म्हणजे झाला नाही आम्हाला काय पण आमच्या आजूबाजूचे स गळे नेहून कोरोनटाईन केलते. तिकडे सग
करून टाईम मध्ये चौदा दिवस होता क्वारंटाईन
आम्ही नव्हत आम्ही घरातच होतो म्हणजे तसं क्वारंटाईनच होतं कारण बाहेरनी पत्रे बित्रे लावले होते रस्त्यावर आले की पोलीस मारायचे.
ह मग तेच की चौदा दिवस मग घरातच बसला अस
महिनाभर घरी होत कारण आमची बिल्डंगमध्ये आक्या बिल्डिंग ला करोना झालता आमच्या फ्लॅट मधले सोडले तर, होय..... सगळे नेले होते. आणि आम्हीच होत आक्के बिल्डिंग आमं आम्हीच होतो फक्त खाली वर करायंच गच्चीवर जाऊन वरती टेरेस वरती खेळायचं क्रिकेट
हा हा
आणि पुन्हा येऊन खाली बसेच काहीच करता येत नव्हतं.
हम हम
ह आणि मग ते मेस सुरू होती मेसवाल्याचे डबे यायचे.
हम्म तेवढंच ते मेसवाला परत ते दूधवाला असंच ते तेवढं चालू असणार. तेव दुसरं काय मोठ बाहेर इमर्जन्सीच हो
हा दूधवालेला पण कारकुर करायची.
हा तेच की दुसरं काय नाही एवढं म्हणजे केवढं त्यावेळी हे झालत कोरोनाचं बघितलं की नाय.
ह अवघड झालंत.
होय लइ अवघड हे झालं त झालं म्हण झालं मग हे पडलं बाहेर
आणि मग गावाकडे गेलो त्यावेळेस काही नाही गावाकडे आमची वस्ती अशी सेपरेटच ये म्हणजे रोडपासन मग काही ते कोणाशी काही संबंध नाही न काय नाय आणि तशी गावात आमच्या कोणी बाहेरन आलंच नव्हतं. एकच मुंबईसन आलेला आणि आम्ही पुण्यातन गेलेलो बाकी सगळे तेथच होते सगळे
हा हा
त्यामुळ ते काही एवढा इश्यूच नाही झालं
हा हा मग आणि मग पाऊस काय नाही गावाकडे आता सुट्टी कधी गणपतीला.
आता गणपतीला नाही श्रावण महिन्यात जावं लागेल ना हयाला आमच्या इकडे देवाला जायला लागते ना श्रावण महिन्यात
अ दोघं जातय का मग जोडीन
हो जोडीन आणि जाताना आही जोडीनच जातो एकटं जातच नाही.
मॅडम कधी मग सुट्टी त्यांना
हा सुट्टी ना आता कसं असते त्यांचं त्यांच्या गव्हर्नमेंटच ये ना, मग ते येत ते ते पी डब्ल्यू डी ला येत बांधकाम विभागात आहे थे बांधकाम विभाग हा सिव्हलचा हा मग ते ते येत दोन तीन दिवस इकडे असते मी दोन तीन दिवस मुंबईला असतो पण आता त्यांना इलेक्शनची ड्युटी लागली ते एस आय आर चालू आहे ना
हा हा हा
तर त्याची ड्युटी त्यामुळे ते आले नाहीत आता नाही नाही ह्या आठवड्यात येणार नाहीत आता
तुम्ही जाणार
हम् नाही मला पण उद्या दोन दिवस काम आहे मग ते आता बघू कस करते मग सोमवारी जावं लागेल मला
अ मध्ये पुण्यात फ्लॅट घेतलं भाड्यान आसेल तुमचा
हा पुण्यात पण एक फ्लॅट भाड्यान घेतलाय आणि मुंबईला क्वार्टरस येत त्यांना
हा त्या ह त्यांना क्वार्टरसं ते गव्हर्नमेंटच्या हेच असतात ना
हम्म
हा हा म्हणजे मुंबईमध्ये काय तुम्हाला भाडं बिडं काय नाय द्यायला फक्त पुण्यात नव ते त्यांच काय त्यांच ते हच्याकडन हाय सर
नाही नाही ते सरकारकडून असलं तरी भाडं घेतात ते फक्त हो त्याला भाड ना त्याला आठ हजार जर का हो हो घेत घेत सगळ्यांचे घेतात
ह मला काय माहित नव्हतं म्हणजे आमचे इथ ते पलीकडले दीर आहेत ना चुलत पलीकडे शेजारचे ते होते क्वार्टर मध्ये मिलटरीत होते ना ते
हा नाही मिलिटरीवाल्यांच माहित नाही मिलिटरीवाल्यांच बहुतेक वेगळं असेल पण हि तर महाराष्ट्र गवर्नमेंट चे सगळे घेतात पोलीस असेल काय असेल तरी
हो का
इथलं आपले गवर्नमेंट सगळ्यांचे घेतं पैसे
मग घेतात
हम्म आता फक्त एवढं होत की आता तुम्ही बाहेर जर ती मुंबईला ज्या एरियात राहते तिथं वन बी एच के चे भाड चाळीस पंचेचाळीस हजार ये
हो
मग हा मग हना आठ हजारात भेटते त्या एर्यात फक्त गव्हर्नमेंटचा असल्यामुळे सो सोचतात
नाही तर मग ते आपण स्वतः भाड्यान राहायचं असल तर मग ते चाळीस पंवीस हजार रुपये बा बा चाळीस पंवीस हजार रुपये चेष्टा आहे काय
हा मग ते खूप आहे ना ते इकड तर खर् वेगळा तिकटचा खर्च वेगळा
तेच की तुम्हाला किती थोडं असेल भाडं मग वीस पंचवीस हजार असणार
नाही नाही आम्हाला आम्हाला का नाही म्हणून तर आम्ही हा शेरत राहिले जिथं दच हजार आहे आम्हाला बड हा कारण मग काही नाही तस हाच ना माडं पण ते एक्स्ट्रा तर येत ते हा कमी हा कमी ह्याच्यासाठीच घेतलय की कारण दोन्हीकडे भरतोय ना आम्ही त्यामुळं अशा एरियात घेतल आणि हथून मग आपल्या इकडे यायला पण सोप आहे आणि इथन मुंबईला जायला पण सोप हायवे हायवे कडेला ये
हा मग ते बरं झालं तस घेतल्या म्हणजे दहा हजार मी काय तसं म्हटलं सांगा आता कारण आज जरी कोल्हापुरात राहिय तर वन बी एच केला दहा हजार रुपये भाडा आहे हो म्हणून म्हटलं आ आ बाहेर बाहेरच्या एरियाला मग काय थोडं चार चार हजार पाच पाच अर्धा हजार आहे थोडं पण आज जे राहतात ना त्यांना दहा हजार दहा पंधरा हजार भाग
ते आज सोळा हजार सतरा हजार वीस हजार असं भाड्या चावलतात आणि तुम्ही ते प्रभात रोड म्हणून सारखा एरे आहे तिथे गेलं तर तुम्हाला तीस पस्तीस हजाराच्या आत वाढत नाही
हो हा हा
एरियावररती पण राहते आणि कुठल्या ह्याच्यात राहते तुम्ही त्याच्यावरती पण आहे
ह हां आमच्या इथले हाय तर बाबा कुठं राहतात माझी धराण जाऊय ती कुठ राहात मला काय माहती नाही ती इंजिनियरच आहे दोघं पण तिथं तिथंच राहिला ती पण भाड्यानच आहे तिकड तिला जरा आधी जमत नव्हतं तिथं लांब पडा लागलं मग तथं कुठं कशा कुठ घेतले ती मला पण आठव तिथे घेतले तिने आयटी मध्ये नाही कुठे हिच्याात की जॉबमध्ये आलो आलो आल
ह् हम कारण ते आयटीबीटी ला राहत असेल तर तिकडे ते हिंजवडी बिंजोडी त्या साईडला राहतेात ते आय टी जॉब करत असले तर तिकडं ते हिंजवडी साईडला राहात
हिंजवडे नव इथ हम् काय नाही माझ्या तोंडात तो शब्द पण आठव ना मगा हा कात पशी जवळ कुठेतरी
नाही रे आमबेगा कुठेतरी असणार आहेत
हा तिथं कुठ तरी जवळ आहेत ते म्हणजे सासूबाई म्हण जात नाही त्या आमच्या त्या त्या म्हणतो त्या मध आता मध राहून आल्या पंधरा दिवस तिकडे झुत सासूबाई सासरी तुला सासरी आणि सासूई
तुमचा काय मुलगा बोलतय काी मुलग बोलो ते
मुलगा बोलवालाय हे कर दूध खायला दे म्हणतोय काहीतरी
हम् हा फोन झाला क्या त्यांना हा
हम् चालते फोन झाला कि तुमचे किती अजून तोंड राहिले का नाई काल दोन केले ओ
हा पण एक प ह्या ह्या ह्याज्यात गेला ना तुम्ही उचलला नाही तो. नकळत
ते हे गेला वेस्ट गेला.
हम्म हम्
हो त्यो एक आणि आजचा एक, तीन, चार झाले एक राहिला काय?
हम्म हम्
माझे दोन राहिले मी तुम्हाला नंतर आवरलं की मी ते दोन करते मग तुम्ही करा म्हणजे
हो चालते हो हो फक्त मला फोन करायच्या आधी म म मिस कॉल करा कारण मी
कॉल करून तुम्हाला आधी सांगते म्हणजे ऍप ओपन करून हे नाही करशील का तुम्ही
किती मिनिट राहिली आहेजे अजून एक दोन मिनट राहिली थोडतं
एक एक मिनिट म्हणजे पावणे नऊ मिनिटं झाल्यायत अजून एक मिनट एक सव्वा मिनट राहिलाय
त्याला पण कंटी बोल गॅप घेतला ना तर मग ते कमी धरते कारण मला एक कॉल तर दहा मिनिटं बोलल तरी आमचं पाचच मिनिटं धरलं त्यानी
हो
हा कारण मग त्याचा आम्ही थोडत विचार करत होतो काय बोलायचंय काय बोलायचंय काय बोलायचं
तर ते बोलायच त्यामुळे ते हे झालं.
हा मग ते थांबायचं ना त्यावेेळेस
रेकॉ रेकॉर्ड व्यवस्थित म्हणजे पूर्ण कंटिन्यू कॉल चालूच पाहिजे ओ थांबायचं नाही. सारखं बोलायचंच आपण विचार करतोय का काय काय बोलाय. काय बोलायच अस विचार केला की त्यात सेकंद निघून जात्यातच की आपली मग ते ते कटहून जात्यात ते हे होत्यात कट करत असतील कट करत असतील ते चेक करता
तेच तेच आणि मग मी आता न म्हटलं की आज, उद्या आता काम संपलेत ना. आज उद्या मग संपवूनच टाकतो हे
किती तुमचे अ कॉ कॉ कॉल आहेत.
माझ्या आता अ अकरावा कॉलय हा
अकरावा आहे का म्हणजे एका व्यक् ती सोबत पाच वेळा बोल माझे पाच झाले आता तुमच्यासोबत दो तीन तीन काय होय तीनच की. कालचे कालचं एक अन् कालच एक
चार झाले
नव्हे चार नाही कालचा एक आणि आजचे दोन ओ. तुम्ही तिकडून मला लावलाय आज ह्यो माझे दोन राहिले आजुन तुमच्यासोबत शिल्लक.
हा म तुमचे तीन झाले, दोन राहिलेत आणि माझे चार असे हा हम्म
माझा एक वेस्ट गेला मगाशी त्या म्हणजे इश्यू आलेला काहीतरी कार्या ऍपमध्ये ते कॉ कॉल वेस्ट गेला आणि आधी ओके चालते ठेवते मी नंतर तर तुम्हाला कॉल लावते.
हो हो हो